हॅलो.
बला
काय चाललं.
काहीच नाही घेतला चार वाज्यात चहा पाणी
हाहिती म बोरचालते याला आहे ना. हा दोनियाला बी आहे. हा हो रो दे ना. मीटिंग मध्ये आमचा आता नवीन विषय असा आला.
हम्म..
जे आपण रेकॉर्ड वर अपडेट करीत होतो. ते आता ऑनलाईन करायचं सगळं.. मग ते व्यवहारला दहा लाखापर्यंत असू. बारा लाखापर्यंत असू.
हम..
ते ऑनलाईन करायचं ग्राम संघाचं बी. का बागसुन जातं बियाणी घटात
हम् बरं तुम्ही सी आर पी का?
उपजिविकासाठी उपदयकासाठी.
हो का?
व्यक्ती गले
मग ते सी आर पी कोण आहे.
तर पी सुनीताातई अडव
तुम जती लिजे ग.
हां गावावातली स
हा का हम्म हम्म. अवघडच आहे. मग ये काम तुम्हाला आहे. का?
बई आता ऑनलाईच कामं मलाय ते डोकं
ल रातरत बई ते ऑनलाईन संजे कान मली लई राडा रा राहतो. म्हणलं तो
हां आवघडेन काय? काहीच नाही पाऊस नाहीये पाऊसाचे वाटपातात चालछताई पण चांगला होऊ लागला. पाऊस चालतं..
अहो बाई येलाला. लासूर ला किती पाऊस आहे
नाव ना आम्हाला पाऊस नाही. आम मालाला आला का गाडी
ह भई आता मला टँकर घेऊन या. लागेल मग..
हां वई या घेऊन. तुम्ही दोघि पटकन
हम् हम.. लई अवघडे बई पावसाच काय खऱ्या गोष्टी नाही.
यस मॅम..
हम्म..
हो.
एकक राता काल पडला होता. थोडासा आणि.. पुन्हा आजपण थोडा शिपका झाला.
हां..
यांयला पाहिजे आता..
हां..
हम्म..
काय ग?
सईच्या टॅबलेट आणि ते चालू असतं ना अजून
हा साईच्या गोळ्या औषध तर चालूयं ना
त्यादिवशी लईच बडबड करीत होता.
बडफडच करतो. तेवलई आज सिड
ह हम्..
नाहीै र..
हम्म जा. ण्यात कदारला संपारतो दावखान्यात जेवनच लागतं म्हणलं. त्याचा
नाही बाई फोन द्याल. तर त्याच्या पाहायला.
त्याच्या म बरा राहिला तो मी केला होता एक दिवस नाही का मी ते तुमच्या साड्यांचे काढलं होतं ना मग ते ना ब्लाऊज नाही देईल ना मापाला
हा हा
आता मग केला आता फोन त्यांच्या मोबाईलवर मग फोनच नाही उचलला मग नंतर म बोन डबल केला मग मग त्या न सांगितलं मला म्हनी साईला पाय झाे स्पेशल मोबईले म्हणे
हा
बर आहे म्हणलं त्याच्या मज रायला म्हणलं तर दावाखान्यात
आता काय गाडीवर काय मग? ह सुनीता ताई कुठ आहे मग येतात येऊ लागलं तर रिक्षा कुठली येता काय बाई काय चालेल. मग
बाकी काय नाही. मग..
तुम्ही?
दूध चालू. ये
हां
किती जात
तू जात का र आता कमी झालं पंधरा पर्यंत जात
चांगलं जाताना
हा दोन्ही टाय एक टायमाला जात पंधरा चौदा
एका टायमला
हम्म
मग दोन्ही टाइमसग जास्त जात असेल ना
हा हा तीस कधी असतता वीस तीस असेल
आणि कार येत कोण एवढ हो तो
कधी आरती वहीनी मी कधी आई कधी म्नाया भाऊ दोघं तिघ
हम्म हम
ट्रेनिंग घेतलं ना आता दूध काढाचं
ते इथ काढायचं ट्रेनिंग घ्यावं लागत का
अ्म
ह ह अवघडच आहे बाई
आता सगळ्च भेटत तर ट्रेनिंग असं काहीच नाहीये
हम्म ते तर आहेच हम् हम् हम् ते वेगळी पद्धत शिकल्या ग
आ..
काय वेगळी पद्धत शिकल्या का म्हणलं?
काय हेच पण मग ते आता काही काम करायच मला अवघड वाटत ना नवीन मग
हम्म
काय काय तुमच
बाकी काही नाही मग काय सांगणार तर भसले चलू ये आज माझ ताप आली बाई आज
बाई दाखवून घ्या बर ताप यायच चांगलं नाही
हा ना दवाखान्यातून आणलं त्याला पण काही उतरानाच नाही अजून ताप
तेच ना मग
हम्म झोपेल एकान र
नाही दाखवून घ्या त्यांना त्याला चां
ह दाखवून आणलं दाखवून येत औषध आणि ते बी दिले हो त्याला वल्ल्या फडक्याचा गुंडवून टाकलं हे अवघडच ना आता दुखनं आल्यावर एक वेळेस आपल्याला येईल बरं पण राहील नको हम्म
लय
हा..
हम् त्ही रोज काय झाली
आता का चालू हाय
काय करताय?
काय पण घरामध्ये ते आता कपडे काढीत होते. तुम्हाला बोलत होते कि.
हा, हा. कपडे वाळत घालेल का?
हा बाई
हम्म हम्
सकाळी गेले तवा गेले धुनं
हम्म, हम्म.
आता काय?
चालत नवता का काय?
हाव ना. आज तिसरा आहे ना बाई.
हाआ हा.
हम.
हम्मम्.
त्या शेवटे
चांगलंच शेवट राहत बाई त बाई अशे मानतेव. हम्म हम्म. कोणता दोरा? नाही. ही पलीकडे पाय. समाप्ती येऊ द्या मग.
हा समाप्ती.
मग काही काला बिला ठेवला नाही का?
नाही. तसच द पडे देना आता. एवढा काही विषय याचतर पडेला असल मग काही विषयच राहत नाही.
म्हणजे?
त तुक पडेल असेल म आप देव धर मग बी खर चालत नाही ना असं किथ.
हा ते तर आहेच.
हा. माणसं कुठं जात नाहीये दर्शनाला.
बरोबर. तर मास होतो पडेले.
तस कडक दारा लागतली. म्हणजे आता लेकरा बाळायमुळे एवढं पुथढं कडक धरतंय जात मला ते.
हा.
पोरसोरा सगळेच.
ह. आता दावा कधीे यिती?
सोमारी.
सोमवारी हे का?
हं.
हम्म, हम्म.
तुमचे द बांते सुटका पोट राहिले बाई.
हा भाई आम्हाला या वर्षी बाबा दरवर्षी नव्हते आ काडाईत का.
ते येकाद्या वेळस तसचं होऊन जात ते.
नाही या वळेसले महिन्याला का म्हणत नाहीत.
हम्म. हम.
अवघडच काम राहत एकदा चालू झालं कधी काही संपतच नाही लवकर. ते असं तीन राखीच्या दिवसापर्यंतच पाहिजे होतं ओ बलतस लांबलचक राहत.
हा
काही लावून ठेवेल पाहिले लोकायन.
डयरेक्ट.
हम्म. हो बड आमचे बलते कामा झाले व संस्थेच्या आता.
काय?
मला ते काम आलंय म्हणले संस्थेचे बी.
भाई काम चौकडच लागले हो.
तुमच्याकडे ते बचत गटाच ते येनय का गट नाही का लागत तुम शेतीचा.
शेतकरी गट नाही केला गड्या आणख्या वर्षी.
म काय ते गाव मध्ये इथलंच चालू आहे.
लई चालू मग उमेद आधी याना सोबत करार केला त्यांनी.
हाव का?
मंग.
हम्मं हम्मं.
सोबत करार केला आता म आता ते कामच ते लावून दिले सगळल्यांनाच काय.
बर पण बरं आहे काहीतरी शिका त्या बाया.
शिकत्या बी नवीन भेटतं बघायला तही.
मंग हम्म.
हम्म.
ह रेवती मॅडम आलिदी का आत्ता माग.
हा.
सांगत होती मला.
अ दोघी झरी ना ब म्हणजे तीन बॉक्स म इेतले त एक झरी नवं. म ते सांग सांगितलं तुम्ही. त्यालं ते आलत घे.
तीन बॉक्स म्हणजे डायरेक्ट फुल बॉक्स होत तीन. हा हा एवढे कस्टाय.
घेतले बाई ते एका जणीनं.
हा हा सांगत होती मला. मी आता करीत नाही ना आता मला फोन नाही करीत.
हा का मी नव्हते करीत तर मग मी को फोन मला आता ना ते महिलाच सांगितलं तिनं. आम्हाला बॉक्स लागते तेव्हा मी तिला कॉल केला.
हा हा मग त्या दि मग तेच सांगासाठी. केला मला फोन मी इकडें गेलते अन मी तिकडें गेलते अन म्हणलं बरं झालं. अ नाही तर काये.
ए एवढे कामाचे लोड घेऊन बे मराचे काम आहे प्रतीक्षा ताई.
बाई ते तर आहेच.
आम्हाला ताज एवढं ताण आलतात म्हणलं हे तरी का मरायचे काम आहे एवढे सगळेच काम आहे या तर सांगितले.
तसं होतंस ती.
म तेच ना. य कर ते कर ते हा.
मला तर संन्यवांत कुढे तरी जमं वाटत बई डायरेक्ट
तसच झालं आता गडेवाई
काम म्हणजे कामच संपना नाही हो
काम संपना नवीन नवीन काही कामच चालले
हम्म नाही साातिकला शवायला आवडल्या हो नंतरच्या शेवया करून दिल्या का?
अ
मम्मा मला ह्याच शेवाया कर ह्याच शेवाया कर.
कोण माणे.
सात्विक.
हाव का.
आणि मला म्हणतो आणि या छानला गोरायला हवल का या छानला गोरायला हवाल का संबंध
हम ह
करून दे म्हणत मला
हा
ह ह् मज असं दुख नाही आलं
पन द्या भाई
ह नका तरी कसं आता
हम्म ो
करा तुम्ही आराम
ज मी रसली
हॅलो कारा म्हणला आराम बो रोना लया सनाता